हा बोला की.
हा हा मग आमच्या इथं कसं फक्त गणपती आल्यावर एक दोन ते तीन दिवस खेळत्यात आणि मग ते काय आमच्या मंडळाचा प्रसाद असतो फक्त आम्ही गल्ली पुरतच म्हणजे सगळ पदार्थ अस त्या
ह करत्यात काय
भाजी गुलाब जामन
ह सगळं प्रकार हा हा ह आमच्या इथ सगळं प्रकार असतोय प्रसाद असतोय अका दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी गणपती जात हे नाही.
जातय हा हा आमच्या इथं सात हा
कुरमा पापड असं वेगवेगळ ठेवतात सगळं
हा हा आमच्या इथे सातव्या दिवशी जातोय गणपती वेगळा हा प्रत्येक गल्लीच मग आमच्या इथं प्रसाद किती तीस दुसऱ्या दिवशी
हम्म हम्म.
आमच्या गावात भर पुर आहेत प्रत्येक गल्ली गलीत आहेत
हम्म आमच्या गावात दोनच हाईत. आमचा एक दिवस अस खालच्या मंडळाचा एक दिवस. प्रसाद असतो.
हा हा नाही आमच्या गावात जवळ जवळ म्हणशीला ना एक वीस ते पंचवीस असतील एवढं म्हणजे मंडळ आहेत.
हो हूं मग बरेच आहेत मग आमचे कम्पोजर तीत असेल मोठ हित नाहीच. एवडा म्हणजे इथं लहान लहान वाड्या असल्यामधून खरं जेवढं शहरात येणार नाही नी तेवढं सगळं येत इथं.
येतय. हा हा
अ गणपती जावुस्तवर रोज एक कार्यक्रम असतय एक दिवस संंगी भजन एक दिवस कीर्तन असं प्रत्येक कार्यक्रम रोज एक एक दिवस ठेवत्यात हा आणि बाईका काय आणि कार्यक्रम कर त्यातच
हा ते संगीत खुर्ची तुन आणी कार्यक्रम अस
हा तसलं पण ठेवत्यात ते शिवजयंतीला ठेवत्यात. ते आता ठेवित नाही शिवयंतीला
शिवजयंतीला व्हय, आमचे हित आता असतय बायकांसा नसतय लहान मुलांसाठी मुलींसाठीये.
नाय आमच्या इथ सगळ्यांना लेडीज वेडीज सगळ्यांनाच ठेवत्यात शिवजयंतीमध्ये हम्म आम्ही घेतोय कायम भाग त्यात हूं अ आता नाही असं संगी भजन आणि कीर्त र्तन भजन असं रोज एक एक असतय. मग बाय त्यांचा आणि कार्यक्रम असतयातच. मग गणपती सोडाया जात्यात त्या दिवशी पण आमच्या इथल्या बायका अशा सगळ्या नटून असं भात परत ती वांग वरण असं मिक्स करून भाजी करतेत कीनाय शेखा म्हणून
हा
भाजी आणि दही अस घेऊन जायचं गवर घालायला सगळीजणं, आर करून असं तिथच खाऊन गाणी ते म्हणून द धरला.
हा हा ती पद्धत तुमच्या तिकडची
हा आमच्या इकडची पद्धत हाय. नाही आमच्या इथं अ सगळे सगळयांनी जायचं घरातली सगळे जातात. सगळी नटून जातात आणि म्हणजे गणपतीच तोंड माघ करून अस नेत्यात.
नेत्यात हा हा.
चालवतच नेत्यात. हम्म ह. तेवढंच पाच दिवस गणपतीचं.
होय.
हम्म गणपती झाली की. काय तेवढा एक असत नाला मजा लिली गणपतीची. ह ह ह.
सरकार. कास गंगा तेन गाणी तेन वाजत तेन चालू असते ना.
जाती असते. ते न ते सणाजवे वाटते. त्या्या.
वाटत्या. म्हणजे ते कसं गणपती आल्यावर कि सातत्यात प्रत्येक सण येत्या दिवाळी येत्या दिवाळी कितीे एक दोन तीन दिवस. प्रत्येक सणेत येत्यात. ते लगेच जात. त्यात खरं तो असत ना असं जास्त दिवस राहते ना.
आणि ते गणपती घरात पाहुण आल्याग त आमच्या रोज त्या गणपतीला ठा वगैरे आपण काय. कराल तेेऊ ठेवते्या बाय.
ठेवत्यात हा हा.
म्हणजे घरात पाहून आल्या का गौरीला म्हणा. हम्म.
हा आणि काय प्रसादाला करू, हे करू, हा हे करू का ते करू. सुुट्या लागलेलं असत्या.
असतय होय आणि गमत नाही आ गेलं की मग.
गमत नाही हा.
हम्म कस तरी होतय, मग गणपती गेल की.
ह आम्ही शिऱ्याचा आहे, ना शिरा करतोय. आणि मोदकाच्या साच्यान त्याच मोदक पाडायचं आणि ते प्रसादाला न्यायचं.
हा, हा, तस बी चालत.
ची पेढ एक दिवशी सोनपापडी, बर्फी, किंवा राजीगीऱ्याचा लाडू, चीरमुऱ्याचा लाडू, मग काही नसल कि, मग चीरमुर- फरसाना, हा असं एक दिवशी खीर
हा, होय खीर पहिल्या दिवशी असते, नव मोदक आणि खीर-
ह आमच्यात नाही, आम्ही पहिल्यादिवशी फक्त मोदक करतोय- आणि दुसऱ्या- तिसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तेन खीर करतोय-
ते
काय ते?
गव्हाची ना? गव्हाची खीर करते-
हा गव्हाची, खपली, खपली गव्हाची खीर होय, होय-
आमच्यात पहिल्या दिवशी असत.
ते तांदळाची पहिल्या दिवशी हा, हा, आमी नाय आमी
वतो, ते खीरीचा.
खिरीचा,
हम्म अं. गणपती असं लवकर सात वाजता आणत्यात घरात आणि तिथन मग हम् सकाळपरी तेच्याच नादाला लागायचं हा आणि मग दुपारी निवद दाखवत ते अकरा बारा दरम्यान
हा हा.
आणि मग संध्याकाळी मोदकाचा म दुसऱ्या दिवशी घुगऱ्या करतोय. म चिर मुर फु ताण हाय ते काय काय असतय कि ते आणि मग भाजी भाकरी शिरा हे चालूच अस ते मग रोज पोळ्या
हम्म.
हम्म पाच दिवस सात दिवस असत्यात ना.
हा सात दिवस कुठा अकरा दिवस कुठं नऊ दिवस
हम्म आमच्यात नाइ आमच्या सात दिवस असतोय, मंडळाचा अकरा दिवस असतोय हम्म तुमच्यात केळी
आमच्यात माहेरात इथं सात दिवस आमच्या तिथं अकरा दिवस असते.
हा हा ते एकेकाचं हे असतय वो जेच्या तेच्या रीतीवर असतय. हम्म हम्म एकेकांच्यात नुसता चिखली गणपती असतोय.
होय होय पद्धत ते
हा रंगीत नस तय चिकली असतोय नुसता हम्म.
ते काय म्हणत्यात ते घरी पण एक ते आता आलंय की अं हेजात असं बारडी ठेवून विसर्जन करायचं तस पण करत्यात.
म्हणत्यात खरं ते काय उपयोग नाइ ओ बरोबर वाटत नाइ ते आपल्याला
किंवा एखादा अस मोठा हाऊद सामूहिक हाऊद करत्यात त्या हेजा
हा ते आता पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी पण हाय सोडा ते व्यवस्थित एका हेन. हेेतू नं खर अं ते पण हाय खरं नंतर पण असं पाण्यात टाकलं की नंतर काढून कडल टाकत्या मोडलेल्या अवस्थेत ते बी बरोबर वाटत नाहीं् हम्म आणायचं सात बस त्याची पूजा करायच आणि सात दिवस आणि त्याला तसं
करायचं हा
मॅग ते त्यापेक्षा ग आप हे केल्याला बरं दान केल्याला बी
बर होय होय
ह आणि पाणी पिून घ्यावीत नाही आमच्या इथे कसं वड्याला आम्ही हे करताय त्यांना एवढं काय वाटत नाही आमच्या इथे गणपतीला जपतात
हा हा आमच्या इथं विहीर आहे विहिरीत आम्ही करतोय तिथं आणि आमच्या जमखंडीत कसं तिथं पण विहिरा आहे सगळ्या पूर्ण गावाच्या आमच्या विहिरी पशी येत
हा हा मग मोठा मंडळाचा गणपती विहिरीत हे करत आणि लहान गणपती मग ह्याला वड्याला आहे म्हणजे वड्याला पूर्णी गणपती मो ेत नाही ना
हा हा मग आमच्या घरून काय करत त्या दिवशी म्हणजे येतात ना सगळीजण मग घरूनच एक पाठीभर असं पूर्ण मोठी पाटठी भरून चिरमुरं त्यात फरसाना ते बत्तास काय काय असते ना ते घालून फुटण घालून शेंगदां खारी शेंगणां घालून ठेवला असते वाटायला त्यांना प्रत्येकाला मोठमोठ वर द्यायचं जे विसर्जन करून जातात किंवा कोण पण येऊदे त्या दिवशी द्यायचं हा सातव्या दिवशी पाचव्या दिवशी आणि नव्या दिवशी ते द्यायचंच
अ परत घरात म्हणा खोबरं म्हणा असं फुडून त्याला साखर आणि हे लावून कणी जाताना आरती करतोय आपण शेट घरात हेज नर ोून ते खोऱ्याचा तुकड करायचाय आणि जाता जेवढं गणपती जाना वाटला प्रत्येकाला एक तुकडा दयचा हात सात
हा हा
परत गवर घेणाऱ्या म्हणजे गवर कोण पण घेलतेच्या्या हातात साखर पाणी द्यायच
देयचा हा हा
येत अप वाटते मला ते गणपती सज हं काय म्हणतेसा वड्या गौर भरायला होय वड्याला वड्यालाच जात्यात म्हणजे ते गवर आणयला वर जात लोळजइकड सगळ्या अशा पुरी गावातल्या बायका तेन मिळून तिकडन आणत्यात आणि अ असं भरायला काम. भरायला वाटत
नाय बोल हा हा
हम्म हम्म
मग तिथून आणायचं काय?
नीट सजवायला लई आवडतय
हा हा, छान वाटतंय ना उत्सुकता लागतीया.
हम्म हम्म मला लहानप आवडचे गणपती नाही तिथलं आहे ना ते ही. सं आहेय पाजे त्या तिकड नेऊन कस चालेल.
होय होय.
ते त्या घरातलंच अस हं त्या घरातलं अस त तर तिथं नाहीतर एखांदे पाहायला गेलो असतो तर गोष्ट वेगळी होती. आम्ही राहायला खाय पियला गणपती कशा खाली नाही वास्तु शांती केली आहे त्याची ह वासुक शांती करून ठेवलीे ते काही तर प्रॉब्लेम होता म्हणून केलती आम्ही लगेच. खरं हेन केलं म्हणजे गणपती नाही येणार समजा उद्या. दोघां म वेगळे राहील तर घर खाल्लं ना म्हण घरातल्या आला नाही अस होईल नई. आणि देव यताय बी देव बी यितय देव बी खाली नही. मग कोण खाली कोणतर एखांद राहायला जाईल हम्